हा.
चहा ते न झाला?
चहा ते न झाला. तुमचा? झाला हम्म होय काय हा मग लवकर पाऊस इकडं काय नाहीय तुमच्या इकडं आहे?
नाही आत्ता कमी आलाय थोडा सकाळपासून होता.
हां होयं सकाळां पासूंन होतां जरां दुपांरी जरां ऊंन पडलेलं मंग आंता पणं जरां नाहीं आंता पणं नाहीं कमीच आहे पाऊस ईकडे नाहींचं वातांवरण वातांवरण तसं झालंय पाऊस
अंम असं वाटतंय कि किती मोठा पाऊस पडणारं पणं कायं पाहूंच नाहीं कांल तसंच झालेलं बघां संध्याकाळी
कांल संध्याकाळी किती पाऊस होतां मं मोठा मोठा पाऊस होतां आणि रात्रंभरं पाऊस होतां रांत्रभरं पाऊस होतां कां पाऊसांत मंग कायं बाहेर कुंठे फिरांयला जायचं मंग दमटलं म्हटलं जरां कुठं तरी एक दिवसं काढायचं आणि मंग जायचं आहे नाहीं वॉटरफॉल कुठं जातांय कां नाहीं मंग फिरायला
नाहीं आंता तरचं अजूंन चालूं आहे प्लॅनिंग म्हणजे कसं पावसाळ्यांत म्हणजे कसं कोंकण वगैरें बघण्यांसारखं असते
नाहीं पणं कोकणांत आंता कसं असते नाहीं तुम्हांला आंज जायंला तिथं कसं प्रवेश नसणांर कारणं की कसं कोकणांत आंता बंद असते नां त्यांच्यामुळे तुम्हीं इथं धबधब्यांला हां धबधब्यांला वगैरें जाऊं शकतांय पणं तिथं कसं कोकणांत आंता सगळं बंद करतांत नां आपल्यांला समुद्रांत जायंला म्हणजे नसते प्रवेश नसतोय आपणं समुद्रांत जाऊं शकतो जाऊं शकतं नाहीं त्यांच्यामुळे कसं इथं धबधब्यांला वगैरें जाऊं शकतोय आणि इथं जवळं आहे आहेत की धबधबा आपण कोल्हापुरांत आहेतं परंत आम्हीं मिर्जत आहेतं सावंध कांढा धबधबां आणि कुटुंब कुठं हां मिर्जेला पणं सावंत कडं म्हंण म्हणजे आमचे शेजारी गेलेले मलां पणं माहित नाहीं हो जरं येलेला त्यांने टाकलेले चौकड धबधबा तिथं पणं छान आहे बघां असं धबधब्यांत भिजण्यांसारखं असं कायं कायं त्यांनी फोटो टाकलेले त्यांच्यामुळे मी तुम्हां लांमीसांतेय चांगले आहे तीथं पणं बघण्यांसांरख तरं कायं बां हम्मं आणि नवीन म्हणजे कायं घालतात गणपतीपुळे परंत परंत मालवंण वगैरें मी गेलेले मालवंणला दोन वर्षापूर्वी मालवंवण लागेले तिथं पणं छान आहे निसर्गरमय वातांवरण आहे त्यांच्यामुळे कसं तिथं भारी वाटते म्हणजे जायंला पणं छान वाटते मंग समुद्रांत बोटिंग वगैरे छान वाढतयेत हां गणपतीपुळे पणं येतं प्रकारचं हा देवस्थानं आहे त्यांच्यामुळे तिथं पणं छान वाटतं गणपतपिळ्यांला पणं एकदाचं गेलेले आहे ते पणं छान आहे आणि त्यानंतर मंग कुठं देव ह्यांला गेलेला अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर तिथं गेले
हां हां की चालूं आहे
हां चालंय आंता पंढरपूरची वारी चालंय नाहीं नाहीं म्हणजे असं कुठे गेलेलं कायं पंढरपूर अक्कल कोट.
नाहीं अक्कलकोट नाहीं अक्कलकोट ते नाहीं सोंडा पणं पंढरपूर बघितले.
हां हां हां पंढरपूरला अक्कलकोट अक्कलकोट पंढरपूरला पणं छान आहे आणि पणं. अक्कलकोटलां तरी मस्तं आहे मलां मी तरं स्वामी समर्थ्यांची भक्त हांय. कायं त्यांच्यामुळे मलां चहा वडां अक्कलकोट म्हणजे फांर मलां आवडतं. मी गेलेले दोन वर्षापूर्वीही गेलेले मेकअप होतं माझ्या सोलापूरला. मंग त्यांवेळी कसं सोलापुरात जाऊंन मंग तसं जे तिथं मेकअप सगळं आवरूंन मंग त्यांच्यानंतर मंग मी आणि मिस्टरी अकलकोटला जाऊंन दर्शन घेऊंन नंतर दुसऱ्यां दिवशी आम्हीं घरी परतलो आणि छान वाटते अकलको अकलकोटप पणं प्रसन्न वाटतं ना तिथं! अक्कलकोटचे महाराजांची स्वामी समर्थांची समाधी आहे. तिथं परत छान वाटतेय. तिथं अकलकोटमध्ये पण
होय होय, नक्की ते तिकड पण जायचं हाय. कुठ पण पंढरपूर कस! माझ्या पप्पांची वारी असते. ना पंढपूर
हा हा हा, पंढरपूर ला
हा मग तेव्हा त्यांची अशी फेब्रुवारी मध्ये असते. माघवारी मग लोक चालत वगैरे जातात. तर पप्पा माझे आदल्या दिवशी की जातात. गाडीवरून त्यांच्या मित्रांसोबत आता चालत नाही जात. सोडा पण आदल्या दिवशी जातात. पण आता कसं! पाऊस वगैरे आहे. त्याच्यामुळं जरासं हा पण त्यांची वारी असली की जातात.
हा हा हा हा, हो त्यांची वारी त्यांच त्यांनी एकट्याने करतात काय?
हा पप्पा एकटेच करतात. उपवास वगैरे घरचे करत्यात.
हा हा
ह
त्याच्यामुळे हा तिथं पण छान पंढरपूरचं तर काय वेगळंच आहे. म्हणजे छान वाटते. पंढरपूरला विठ्ठलाचा आणि आता विठ्ठलांची पण भक्ती भर भरपूर जण करायला. आणि स्वामी समर्थांची भक्ती पण भरपूर जण करायला. हम्म स्वामीच स्वामीच आता स्वामी महाराजांच्यामुळे मी इथ
अनू हा हा
माझ त्यानी सगळं हे केलं. त्याच्यामुळ महाराजांच्या मुळ मी आपर्यंत आहे. माझ म्हण पहिला आमच सगळं लास्ट मध्ये गेलेलं ना! त्याच्यामुळे मी जस जस केंद्रात जायला लागलो. तस तसं आमचं सगळं कस आम्हाला काय वर कधी आम्ही हे म्हणजे सगळ्यातून बाहेर आलो. मला कळाल पण नाही. एवढं महाराजांच म्हणजे मनोभावी केल तर
सोडा त्यांचा सगळ्या लोकांना
होय होय, आणि मनोभावे आपण महाराजांच केलं. तर आपल्याला निश्चित त्याच फळ मिळतय. आणि महाराज महाराज महाराजांचं कने काय करायचं. स्वामी समर्थचं तीन अध्याय अकरा माळी जप करायचं. आणि काय नाही. त्यांचं काय असं कडक नाही आहे. काही नाही उपवास वगैरे तुमची तुमच म्हणजे चॉईस असत्या कधी म्हणजे करायचं. असल तर करा नाहीर नित्यसेेवा चालू ठेवा तीन अध्याय अकरा माळी जप स्त्री सुक्त, पुरुष सुक्त म्हणून असते ते वाचायचं. कालभैरवाष्टक वाचायचं. त्याच्यामुळे आपल्याला कसं तारक मंत्र म्हणायचं तारक मंत्रा म्हटल तर आपल्याला एक प्रकारची हे हे अ काय म्हणतात. शक
मिळते काय ह मी पण काय माझं कसं जेवण संध्याकाळी लवकर असते. मग घरी पण माझ्या कोण नसतेय, ना मग मी तारक मंत्र लावत. ते आणि मग जेवण चालू असते. माझं
हा तारक मंत्राने एक एक प्रकारची वेगळीच आपल्याला पॉवर येते म्हणजे शक्त क्ती त्याच्यामुळे तर लई भारी मंत्र रेग्युलर तुम्ही म्हणत जावा. म्हणजे स्वतःसाठी किंवा रक्षणासाठी तारक मंत्र हा चांगला आहे. हम् तारक मंत्र म्हणायच नाही. मी तारक मंत्रामुळे कसं! आपल्याला हे होते एनर्जी पण येते. प्रकारच आणि घरात सगळ शांत आणि ह्याच्यामुळ, कालभैरव अष्टक तर एक नंबर भारी. सगळ्यावर, हा कालभैरव अष्टक तुम्ही युट्यूबला जरी सर्च करून काढला तरी तुम्हाला ते येईल. आणि जर काही तर तुम्हाला शंका वाटली तर मला विचारा मी तुम्हाला आणि सांगेन.
हा हा हा
ते कस आहे, घरात कुठलीही बाधा येऊ नये आपल्याला. त्याच्यावर कणी रक्षा घ्यायच हातात, आणि त्याच्यावर आपण हे करायच काल भैरवष्टक म्हणायच. ते ते तर एकदम एक नंबर उपाय आहे. आपल्याला कुठ जायला लागत नाही. काय लागत नाही काय नाही. श्री स्वामी समर्थ आहेत तर आपल्याला तीन अध्याय, अकरा माळी जप केल तर कुठल्याही ह्याची गरज नाही. पडणार, क कुठे इथ चला बाबा तिथ चला. कुठही आपल्या संरक्षणासाठी तर आपण करायच. हम्म
ते कस, अनुभव भरपूर लोकांना आहे खर त्यांचा. ह
नाही आमच्या पण घरात अनुभव भरपूर आहेत. आमच्या आमच्या दीरा पण भरपूर आहेत त्यांना. आमच्या आमच्या आमच्या दीर दोघ आहेत. म्हणून एकटे दीर असले तर त्यांना लोकां, पण म्हणजे जॉब नव्हता. एक सहा सात वर्ष त्याने हे करत होते ट्राय करत होते.
होय काय, मला कस माहितीय मला पण म्हणजे मला पण त्यांची भक्ती आवडते. मी करते अस वरचेवर अस. ते माझ, त्यांची गाणी ऐकण किंवा श्री स्वामी समर्थ आपण म्हणण. ह्याच्यावर असते, पण मला म्हणजे आमच कस आहे माहित काय? आमच आता आम्ही सध्या रेंट वर राहतो. हा मग ते आमच्या स्वतःच्या घरासाठी मला अस त्यां काहीतरी करायच होत. म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवून.
हा मग, विश्वकर्मा पण म्हणजे त्यात येते सगळ. ते नंतर ना मी तुम्हाला सांगेन घरासाठी. पहिला स्वामी स समर्थांची भक्ती करा. म्हण त्याच्यानंतर तुम्हाला जस जस अुभव येईल तसस ते ते आपल्याला ते विश्वकर्मा म्हणून ते घरासाठीच आहे. पण त्याची सेवा पण वेगळी आहे. मग ते तुम्ही नंतर न करु शकता. पहिला स्वामी समर्थांच करा. त्यांची पहिला हे घ्या, भक्ती करा जास्त. मग तुम्हाला दुस नंतरन ते करा. चालतय. हम्म, अस त्यात हे आहेत. नाही तर आपल्याला कस करल तस आहे बघा. कुठल्या ह्याच्यावर कुठल्या, एक एक जण विठ्ठलावर भक्ती पूर्ण करतात. गणपतीवर गणपती काय सगळ्यांच बुद्धीचा देव आहे. हा त्याच्यामुळ काय गणप गणपती काय सगळ्याचाच आहे. त्याच्यानंतर एक एक जण भरपूर म्हणजे वेगवेगळ्या देवांच्यावर वेगवेगळी श्रद्धा असते. आपली कस श्री स्वामी समर्थांच्यावर आहे. गजानन महाराज परत, महालक्ष्मी म्हनात म्हणजे तुळजाभवानी. हे पणच, ज्योतिबा आपल आपल हा आपल आपल देवस्थान. भैरवनाथ त्याच्यामुळे कणी आपण जी करतोय ती मनोभावी करायच. म्हणजे आपल्याला देव लगेच प्रसन्न होते. हम्म, मनापासून केल की हा ते काय मनापासून हा मनापासून, त्यांनी काय आपल्याला एवढच द्या. आम्हाला शंभर किलो पेढ द्या, अस म्हणतात नाही. ते काय आपल्याला कधी आपण ठेविन त्याच्यावर अ ते आपण मनान आपण करतोयस ते काही ते काही सांगाला लागत नाही पण कणी मनात बघती पाहिजे. मनात बघती असलं कणी आपल्याला देव निश्चित आपल्याला हे फळ त्याच मिळत. तेच.
तेच हा.
मी तर मी मी सांगतो तुम्हाला मी शून्यात न म्हणजे शून्यात राहिले. माझ्याकडे काय काय नव्हतं.
हा.
आता माझ्याकडे एवढी कस्टमर आहे तीनशे म्हणजे तीनशे जण स्टेट स्टेटस बघतात. त्याच्यामु आपल्यात ह आमचं काम पण भारी आहे माझ काम पण. भारी हाय त्याच्यामुळे कस्टमर पण त्याच्या कामामुळे माझ्याकडे येतात. माझं काना पार्लर नाही काय नाही माझं घरात. सर्वस करतोय घरी पण येतात कस एका खोलीत मी गेले. ते पण बेडरूम मध्ये केले मी नाही म्हटलं असं तरी असं स्पेशल रूम नाही आहे बेडरूम मध्ये. केले मी पण कसंय काम चांगलं पाहिजे. काम चांगलं पाहिजे क्वाल आपल्या कामाची क्वालिटी चांगली पाहिजे मग आपल्याला गिरा हा गिराय.
येते हम् आणि तुमचं बोलणं पण चांगलंय हा. त्याच्यामुळे हा बोलणं पण चांगलं असायला पाहिजे तर कस्टमर. आपल्याकड पण जास्त येतात.
मेन महत्वा आहे हा हसला हसरा चेहरा पाहिजे हो बाई आता नाही मला वेळ. आता नंतर या जाव असं म्हणून चालत नाही कस्टमरला जे त्या टाइमाला हा. टाला येत त्या टाला आपला सर्व्हस द्यायलाच पाहिजे कसं असतात नाही आता नाही वेळ. नंतर या अस म्हणतात तसं नाही माझं मग मी कसं करतय माझं काम सगळं सोडतय खर मी गियक पल्याला करतोय. असं आहे आणि प्लस हा आणि मी. आप क घर सांभाळून घरात सगळं का. ून मुलग्याला सभाळून मग बार. ते माझं असं काही नाही बा चला उठलं पलं कर असं काही नाहीे माझं मीच. स घरात माझ तर सगळं ुन मांडी जेवण. सगळं सगळं सगळं बरेशी पुसण सगळं. सगळं माझ्याकडं असतय मग त्याच्यानंतर पोरग्याचा डबा ह. नाही नाही पाच सहा जण आहे मी मी सासूस असेधीर खेळताना असता धीर बाहेर गेवे अस. जॉबला ते शुक्रवार शनिवारी येतात घरला मग आम्ही पाच जण जाता सध्या राहते मिस्टर मी. आणि हे आम सोनार दुकान आहे नंतर सांग ते तुम्हाला त्याच आणि असं आमची फॅमिली आहे त्याच्यामुळे कसं आहे म्हणजे हेच आहे फॅमिली जॉईंट आहे आमचे.
हा.
आणि जॉईंट फॅमिली चांगली त्याच कस तर आपल्याला कुठ. तरी मोका मिळते जायला करायला.
होय.
हम्म. आणि ज एक एकट्याचच असलं तररी एक दोघे तिघं चौघंच असलं तर मग कुठं जाता नाही कर. नाही घरी पाठी मग कोण पण मासलं तर आपल्याला बाहेर पुढं बघून जात. तेन हाा आता मी म पअ ची ऑर्डर घऊ बाहेर जाते मग घरात कोण मुलग्याकडे लक्ष देणार म्हण आमचे सासवय अस. त्याच्यामुळे काय वाटत नाही हो. ह मग मी जाते बाहेर जाते मी बाहेर काा लांब लांब जाते. वय मेक ब वय माझ इस्लामपूर ला असत. इस्लामपूरला मी गेलेले भर
हा मला फोटो वगैरे पाठवा कि मग मेकअप वगैरे कस्टमरचे केलेले.
त तुमला पर्सनली याच्यावर मेसेज करते. व्हॉट्सअप ला हा त्यावेळी हा करते या.
असच आपलं प.
म बोलण का बे ह्या जाते हो. काय पण कार का आणि माझं कसं रेट रिझनेबल आहे त्याच्यामुळे तुम्हाला. सर्व्हस पण आवडेल प्लस क पैसेच पण तुम्हाला काहीशी येणार नाही इशूभ. हा तच्या कायन. हम्म.
जेवणला ति जेवणाला त किती वाजता मग घालताय.
हम् आणि मग काय अ फिरणं वगैरे आणि.
फेरणं वगैरे काय असत असते आमचं घरचीवर काहीतरी मी काय परवा आता म्हणजे जो. ति बाग गला घे जाऊन आले कारण.